हॅलो
हा मुलाकी
येतोय का आवाज
हो होय
चाल का जेवण
हो झालं तुमचं
हो चाल बघा
हा हा काय करताय मी
काय नाही बघ आता आवरला आता
हा हा काय दुसरं काय करता का नाही अजून
नाही काय दुसरं काही नाही असत
घरीच असतंय का
हा घरीचचते
हां हां कोण कोने म घरी
घरी सासू सासरे आहेत मिस्टर मी आजू सासू एक आहेत मुलगा
हा हा मोठे क हा हा
होय मो तेे फॅमिली जॉईंट फॅमिली येत मळ
हो
जन्मवेली हम्
पण काय पाऊस वगैरे तिकडं
पाऊस काय नाही बघा ऊन पडलं उन्हाळ्यासारखं ऊन आहे
हम्म सगळीकडे तेच थोडे दे
पावसाच ह्या वेलय अवघडे
हम्म चार दिवस होऊन पडते चार गस्त पाऊस पडतय
ह हा
हम् हम
म वाप आमचं हे तासगावच्या पुढं
हा हा हा
ह त्या तुम्ही काय करताय
ह काय नाही माझं कॉलेज असत तब्येत जरा बिघडले त्यामुं झाले नतर माझं रोज कॉलेज असत सकाळी कोन्हा ए साईडला तुमच्या
त हा बिकुलच पपा काय झालंय तब्येत बघडलं
हेच की वातावरणामुळ क्लायमेट चेंज चाललंय ना सारखं ओन पाऊस ओन पाऊस
होय मध्ये आठ दिवस कंटिन्यू लागला आणि आता पूर्णच उघडले
हो
का ना
तस चाललं त्यामुळेच ना ते एकसारखं क्लायमेट असलं तर काय एवढं वाटत नाही ऊन पाऊस म्हणलं की जला तब्येत बिघडतेच
हा बेघडते
हम्मम म लगा काय करतो तु तेल आहे
मुलगाता ज्युनियर
हो लहानच आहे की मग
होयललं
हा
आता आला स्कूल मधून
हो
साडे अठ ते बारा असते ना
छोट्या मुलांची जरा कमी वेळेच असते
हा बसायच्या सवयीला व्यासात तर घालवतच नसते
होय होय
ब
ह
मिस्टर काय करतात मग तुमचे.
मिस्टर शेतीच करतात.
होय.
अ बाग द्राक्षाची बाग तेन आहे.
हा हा मग काय फायदाच आहे की त्यात.
हा आणि माळ वाचते
होय इतर वेळी माळव असतं.
हा वांग्याच प्लॉट होता.
हम्म हम्म
काढलाय आता कि लावलंय भी झेंडू लावलय.
हो तुम्ही पण फुलांची शेती
होय होय हे आज तो गलांडा झिंगू
हम्म हम्म पाहताय त्यात पण तस खरं.
मग आणि बाकी. जेवण झालं का नाही.
हो झाले. उशीर झालं जेवण जरा तब्येत बिघडल्यामुळे लवकरच असतय.
हा
जेवुन जरा आराम करायचा.
होय. मग काय केलं होतं.
काय ते.
जेवायला काय केल होत म्हंटल आज.
काही नाही आपल हेज की साध डाळ, भात, चपाती.
हा
काहीतरी वांग्याची भाजी केलेली वाटत. मी काही जास्त खाल्लं नाही. तिखट लागायला लागलं ना मला. त्यामुळे वरण भातच खाल्ला मी. हम्म
तुम्ही मी काय केलेले.
मी पण मसाले वांग, वरण, भात.
हम्म हम्म हम्म
चपाती
हा हा तेच असते नॉर्मल. डबा असते ना सकाळी टिफिन असतोय भावाचा.
हा हा
त्यामुळे चपाती, डाळ, भात सगळं करायला लागते.
होय.
हम्म
भाऊ काय करत्यात मग.
भाऊ माझ्या ऑफिसमध्ये जॉबला आमच्या इथे कंपनी आहेत ना त्या जॉब तयार करायच्या. त्या पार्टस तयार करतात ना मग. मोठ्या मोठ्या गाड्यांचे वगैरे त्या कंपनीत आहे. तर भरपूर तशा कंपनी आहेत. हम्म
व्हॅकन्सी जॉब व्हॅकन्सी पण भरपूर असतील.
होय असतात की. असं कंपनीवर डिपेंड असतना ती जर मोठ्या कंपनी असतील तर मग ते असत दरवर्षी व्हॅकन्सी असतात.
ह.
जरा छोट्या असल्या की मग ते काय एवढं नसते.
हअ.
हम्म काम आमच्या इकड भरपूर आहेत, शेती सोडून बाकीचे पण
हा.
साधी साधी असं स्त्रियांना करण्यासारखी काम तर खूप येत
होय.
हम्म घरी कोण नसतय, सगळे बाहेर असत्यात कामाला
कोणतं तुमचं गाव?
माझ इचलकरंजी जवळ हाय टाकवडे म्हणून
हा हा. आम्ही पाहिजे होतो तिकडं, हा
काय म्हणाला?
आम्ही पाहिजे होतो म्हणलं तिकडं, आम्हाला जॉबची गरज आय तर भेटना
नाई ते भरपूर काम असत्यात क ते कसं राजगिऱ्याचा लाडू करतोय ना बणतात ना ते त्याच्या एक चार पाच फॅक्टरी ये तित गावात
होय.
परत अ आपूण ते काजू वगैरे साफ करायचं परत ते म्हणजे छोटे छोटे अस तुकडे झालेले डाळींचे काजू परत आ कंड चिकटलेले असे ते डबल काजू तसे ते असत. पूर्ण ती प्रोसेस तसल्या पण एक दोन तीन फॅक्टरी इथे आहेत. परत हात माग आहेत, आणि शेतात वगैरे जाणाऱ्या त्या बायका वेगळ्याच आणि ते इंग्लिश मिडियम स्कूल आय मोठं तिथं पण मला वाटते जवळपास चाळीस पन्नास बायका कामाला आयत. गावातल्या, बाहेरच्या हम्म आणि वनिता केमिकल्स म्हणून केमिकल कंपनी आहे तिथं तर त्या तर का कंपनी मध्ये मला वाटते. निम्यापेक्षा जास्त गावातली माणस आणि बायका कामालाय
होय, पेमेंट पण तस भेटते
हो मग काय चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार पेमेंट आय त्या कंपनीत तर कारण खूप दिवसापासून असणारे का लोक माणसं पण आहेत ना
हा हा ह.
छोटच गाव आय पण काम भरपूर आयेत हित
उ ह
अ गावाहून पण लोक येतात ईथ सिटी आहे साईडला अ इचलकरंजी वगैरे तिकडं जाणारे पण वेगळे माणसं, बायका परत इथं गावातल्या गावात करणारे खूप आय
किल्या
बसून कोणी नसतय सगळ कामात असतात. हम्म.
तसच पाहिजे ओ घरात बसून पण अ म्हणूनच म्हंटलं होतं कुठ तरी काय तर पण आपल्या हिकड नाही तस
नाई ना आणि आता दस म्हणजे एकट्यानेच राबायचं ते तसे दिवस गेले आता सगळ्यांनी राबायला लागते.
लागते
हम्म
हो
अ हे आमचे इकड आहे आमच्या मला वाटते घरातले सगळे एका एका कंपनीत सगळे कामवाल्या आहेत तिथे ते वनिता केमिकल्स मध्ये म्हणले तिथं तर नवरा बायको नवरा बायको असे दोघं दोघं पण काम आहेत
हो हो
हम् भरपूर काम आहे तिथं आणि ते पुण्याला वैगैरे मुंबईला वगैरे जाणारे लोक ते आणि वेगळीच ते जास्त शिकलेले हम् तुमच्या इकड ते जरा शेतीवर जास्त भर असत असेल त्यामुळं हेच ते तुम्ही जात नाही का म्हशी हो
शेतात वगैरे जात नाही तुम्ही ह हां हां
काय करायला असतेत सासू सासरे मिस्टर त्यामुळं घरातलं बघत बसायचं
होय की
आणि आता हा स्कूलचलाय ना हा होता घरा त्यामुळं
कायच करायला भेटत नसेल
हा
घरातलं पण काही एक काम असते भरपूर काम असते पण
एकण भरपूर काम असतं तेवढंच करत राहायचं आपलं
हम् अस आणि मोठी फॅमिली आहे म्हणल्यानंतर तर काय विषयच नाही सगळा दिवसभरात घरातल्या कामांमध्येच वेळ जात असे
वेळ जातोय जाणून बुजून काढायला लागतोय वेळ पाच मिनटं बसायचं म्हटलं तर